क बाहार
हॅलो? हॅलो? हॅलो?
हॅलो?
काही आवाज येतोय? हॅलो आवाज येतोय?
हा येतो येतोय बोला
अच्छा तुमचा पहिलाच कॉल आहे का हा?
हा हा पहिलाच कॉल आहे मॅडम पहिलाच कॉल आहे
पहिला च आहे, अच्छा माझा भी पहिलाच आहे.
ओके ओके मी रंजनगाव मध्ये
अच्छा.
तू म्ही?
मी नाशिक.
ओके.
नाशिकमध्येध्ये प्रॉपर श्रमिक नगर म्हणून आहे तिथे.
हम्म मम बस तुम्हीच मेसेज केला होता का मला? अठ्ठावन्न बावन्न नंबर आहे लास्ट
हो हो हो मीच केलेला, ग्रुप वर बघितलं ग्रुप पण ड्रॉप केला मेसेज माझा पहिलाच टास्क होता. तर मी पण म्हणजे शोधतच होते कोणाला तरी कॉलिंगसाठी.
हम्् आता मग माझं. पण आता पहिलाच आहे, त्याच्यामुळे आता मी कोणाला कॉल करून हा
हा हा. हा हा ग्रुप वरच शोधावं लागणार.
हा का?
हम्म प्रॉपर रांजणगाव मध्येच असता का तुम्ही?
हा. बोला ना काय म्हणताय अजून?
रांजणगाव मध्येच राहता राहता का म्हटल तुम्ही प्रॉपर? अच्छा आणि कार्य ऍप कधी इन्स्टॉल केलं?
काय म्हंटल्या?
कार्य ऍप म्हटलं कधी इन्स्टॉल केलं?
झालं असेल पाच सहा दिवस बट त्यात काही अपडेट नव्हते मी जॉब करते ना त्यामुळे विकास एवढं लक्ष दिलं ना
अच्छा.
हम्म.
माझा आहे तोच इश्यू झालेला. ते येतच नव्हतं पहिले टास्कच असाईंग होते नव्हते.
हा ग्रुप मध्ये असं काय मेसेज करता.
अ माहित नाही. मलाही आयडिया नाही त्याबद्दल मी आजच ऍड झाली त्या ग्रुपला फोनफ ट्रड लो ग्रुप आहे त्याला
मी पण आता जस्ट तयार झालेय मला दिवसात टाकणार ना ह मोट शमती सृष्ट ह
अच्छा.
ह
ह् कॉल आपल्याला आहेथ दहा मिनिट चालू ठेवायचंय.
हा ना.
हा.
आता मी आता मला शोधावं लागेल कोणाला तरी आता मी कोणाला शोधू आता कस करायच.
बघूया मे बी ह कॉलने आपल्या कमप्लीट होईल टास्क.
दोघेन ज
हा दोघींचा एक एक होईल बघूयात नाही झाला तर मग तुम्ही परत मला करा आपण परत दहा मिनिट बोलु या.
हो तसही चालेल समजा काय हरकत नाही. पण भारी वाटल. एकदमच अनौखी कोणीकरी आपल्याला कॉल कर
हा नवीन काहीतरी लाईफ मध्ये रोजच्या धक्का धक्की च्या जीवनात.
हम्म. काय चालू आहे गुरसलं मला म तर ट्रान्सफोर म तर कॉल रेकॉर्डिंग पण असतं का तेव्हा स्क्रीन रेकॉर्डिंग असत.
अ माहीत नाही मे बी कॉल रेकॉडंगच होत असेल.
अच्छ
ह
मला आला मी मसेज केल्यानंतर मला आला ना तर मग. आता कोण आहे बघा परते मॅडम बरेच मेसेज आले ग्रुप ला म्हणून मी पर्सनली तुम्हाला रिप्लायच नाही दिला.
अच्छा.
हा.
तुमचा रिप्लाय नाही आला मग मी ग्रुपला टाक तिला म्हटल दुसर कोणी तरी अवलेबल असेल तर बघू माझ पहिल टास्क ये तर मी. पण थोडी एक्सायटेड होती कि कोणासोबत.
आता त्यांनी इथ ना मॅसेस वगैरे पण आले बघा आता हा ग्रुप जो आहे ना आपल्यासाठीच पर्सनल त्याची चर्चा कुट बोलत असतील ते चर्चा करत असतील म.
हा हा.
त की दुसऱ्या गुप ला आपण ह्या ग्रुप ची चर्चा नाही करायला पाहिजे.
अच्छा. छ स्वयंपाक वगैरे तुम्ही मग घरी आल्यानंतर बनवता का.
हो आता घरी कोणीच नाहीये ना बनव मा मिस्त तुम्ही कुठ. करत
मी इतेच नाशिक मधे
ह का नाशिक मधे
हम अं गाऊ क नाव नाव माझं नाव गौरी देशमुख. तुमचं? अच्छा
लग्न झालंय की अनमर्रीड आहे?
ह काही आवाज नाही येते तुमचा मागच आवाज फार येतोय.
तेथे ऑफिसमध्येध्ये सर आहेत ना ते बोलतात आता आमचा निघायचा टाइम झालाय ना ऑफिसमधून
अच्छा
हम्म ते घाई घाईत माझ हा तर ते का काम करत तुझी घाई व त्या तेवढ्यात हे आलं मसेज मटलं आता काय करावं ग्रुप मध्ये जे मस वाचू का ऑफिसच काम करू?
हा हा तुम्ही बिझी तर नाही आहे ना मग नाहीतर आपण नंतर बोलूया
हो आता नंतर म्हटलं तरी आता साधारण किती वेळ तर झालाय आय थिंक किती वेळ झाला आपण बोलतोय.
हा तसे पाच सहा मिनिट झालेत आपले म्ह हा सहा मिनिट झाले जवळपास अजून चार मिनिट कंटिन्यू केलं तर एक टास्क होऊन जात इ लस
हो हो हो आणि म्हणजे मॅरेड आहे का?
हो हो मी मॅरिड आहे, माझ्या फॅमिलीमध्ये नाही अजून नाही आम्ही जवळपास एक सव्वा वर्ष झालं आमचं लग्नाला
हा का मिस्टर काय करतात?
त इथच नासिकमध्ये कंट्रोल पॅनल त्यांचा स्वतःचा फॉर्म आहे. कंट्रोल पॅनल बंद होत फॅमिलीमध्ये सासू सासरीे मिस्टर आणि मी सगळे नाशिकलाच राहतो माझ माहेर इथे जवळच आहे भेंदोडीच्या पुढे लखनपूर म्हणून
अच्छा
हम्म
माझ तर काय माझ आहे तर मुलं मोठी आहेत मी जॉब करते.
अच्छा
हेत रेत जा
हम्म हम्
हम संडेला असते सुट्टी, नाही मुलं शाळेत आहे. आहे आत्ता नववीला मुलगा सहावीला आहे.
अच्छा संडेला मला सॅटरडे ला असते सु ट्टी
रुको ना मोद्या स करणार ह काय बोलले?
अ मला सॅटरडे ला असते म्हटलं सुट्टी.
हा का
हा तुम्ही कामात आहे मला असं हे वाटतय कि तुम्हाला डिस्टर्ब केलं की काय
हा तुम्ही आता जॉबला म्हंटल्यावर्ती असंणार नाही निघायचा टाइम झाला निघायचे आता आवरावर करणार
अच्छा काय आहे तुमच ऑफिसच टायमिंग?
ट्रान्सपोर्टच ऑफिस आहे माझ सात ते दहा सॉरी दहा ते सात पण मला आज अर्धा तास लेट झाला ना यायला तस काही नाही म्हणजे आम्ही कव्हर करतो. पण ते काम करत करत. त कधी वेळ होऊन जातो ना समजत नाही त्यामुळे मग मी टाइम नाही पाहिला.
ह ह.
काय व्हायब्रेंट होते काय व्हायब्रेट होते बघते त कॉल आला त ते लोगो दिसला मला आपल्या ऑप चा.
हा हा हा तुम्ही ग्रुप वर आह हो बोल्या ना म्हणून मी कॉल केला.
हा का म म्हणजे विचारन आता मला काय सद्या कोणाला माहिती मी ते ज्योती मॅडम ला टाकणार होते स्क्रीनशॉट पण म मला मी ग्रुपला टाकला ना.
ह ह.
हम
अच्छा.
वरती नाही पाठीमा इथून पाठीमागच्या गल्लीत जा तिथून तिकड विचा तिकडे विचार वरती रूम नाही. हॅलो.
हॅलो मी ना ग्रुप वर मेसेज केला की कुणी आहे का अवे्लेबल कॉल साठी. तर तुमचा मेसेज आला बहुतेक. म्हटलं चला यांना कॉल करूया.
ह ह मी पण आता निघते आपला आय थिंक अजून अजून एक दोन मिनिट आहेत आपल्याकडे मग कधी रा रांजणगाव ला कधी आले तर मग या. महागणपतीचं दर्शन घ्यायला.
हो आम्ही येत असतो तिकडे माझ्या ननंदबाईये. शिरूर ला तिकडे येत असतो हो हो शिरूर मध्ये
अच्छा शिरूर तर काय आता शिरूर आमचं हे चे. म्हणजे आमचा तालुकाचे ना शिरूर शिरूर अ तालुकाचे रांजणगाव एमआयडी सि एरिया आहे.
हम् एमआयडीसी जवळे ना शिरूर.
एम आय डी सि जवळ सगळ.
हम्म.
पुण्यामध्ये बरेच म्हणजे खूप इकडचे तिकडचे लोक जे आहेत ना ते येत इकडे.
अच्छा हा. हा जिकडे एम्प्लॉयमेंट असली तिकडे जातात. जॉब म इकडे नाशिक मध्ये नऊ ते सहा सुट्टीये मी सहा वाजता येते हो आवडतो मला एरीया. नही. जॉब करेय ना.
ह.
जॉब करताय ना नऊ ते सहा टायमिंगे.
हा ह ह.
जॉब करून मग हे पण म्हटलं करूया तस मी एज अ लीगल कंप्लायन्स बघते. अ जसं हे पो पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतं ना त्याचे काही कंप्लायन्स फील करायचे असतात. ते काम अस आमची कंपनी करते आणि म ते
अच्छा छाने म. माझ तर एज्युकेशन पण चालूये अजून पण.
अरे वा छान.
हम्म डी एड झालेलं आहे ना तर मग आता ते टीईटी चे वगैरे पण चालू आहे घर सांभाळायचं सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या. ते टाईम मॅनेज होत नाही हम्म.
ठीक आहे आपला कॉल म्हणजे टायमिंग झालेला आहे अ ताई. तुम्हाला जायचं होतं ना टायमिंग झालेला असेल चालेल थँक्यू छान वाटलं तुमच्या सोबत बोलून.
बाय बाय.
बाय बाय.
हम्.